हा बोला कि आवाज येतोय? हा हो येतो येतोय जेवण. तेन झालं.
जेवण झालं बस.
हो आताच झालं जेवण.
अच्छा पाऊस वगैरे आहे की नाही तिकडं.
तेन काहीच नाहीय.
आमच्या इकड पण सेम आहे कडक ऊन पडतय त्याच्यामुळे आणि वातावरण ह होय. वातावरण होतय पावसाचं असं वाटत. ते पाऊस येईल खरं येतच नाही पाऊस बघा ना.
येतय आणि परत ऊन येतय.
होय होय जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ताच नाहीये. हा सुट्टी घेतलीय जरा मुलाला बरं न्हवतं. त्याच्यामुळं उन्हामुळ आजारी पडायला हा कमी आलंय. खरं अशक्तपणा आलाय, त्याला विकनेस आलाय व जेवण जात नाहीये. त्याच्यामुळं हा उन्हा मुळसना तब्येत बिघडाय लागली.
हा हा म नारळ पाणी वगैरे द्यायचं मग
हा नारळ पाणी घेतोय पितोय जरासच पितोय जास्त प्यायला बघत नाही. म्हणजे खायची इच्छा होत नाही वो त्याची असं खावं असं वाटतंय त्याला आणि ती वस्तू हा.
खायला पाहिजे मग अशक्त
खायला पाहिजे तो जे तो जे सांगल. ते त्याला आणून देते मी खरं तो एकच घास खातो त्याच्यानंतर खातच नाही. उन्हामुळं फक्त पाणी पितोय तो. नाही नाही इच्छाच होत नाही पाणीच पितोय फक्त आणि पाणी पिऊन कसं पोट भरतेय म्हणजे जेवायला बघत नाही, काही खायला बघत नाही त्याच्यामुळे त्याला विकनेस आलाय.
हा हा म्हणजे साखर साखर घालून पाणी देऊ शकताय मग तुम्ही म्हणजे पाणीच.
साखरमीठ पाणी, साखरमीठ पाणी द्यायचंय, सरबत वगैरे करून द्यायचंय. गोड नको म्हणतोय तिखट काहीतरी दे खायला.
ते घरच काय खायचं खाईत पण नाही आणि
नाही खात मागतोय तो त्याची इच्छा होते खायची, पण समोर आला की खात नाही असं करतो. ते हुं आता एवढं हा, हा चव गेली. तेच ना म्हटलं आता जरासं ऊन पण आहे पाऊस अजून लाग. लेला नाहीये म्हटलं जरासं यावं फिरायला तुमच्या इकडं तुमच्याकड काय काय बघण्यासारखं?
तेच बर बघण्यासारखं भरपूर आहे इकडं म्हणजे अ गार्डन वगैरे आहे, मंदिर आहेत.
हा हा कशाची मंदिर आहेत?
म्हणजे असं गणपती म्हणा म्हणजे पूर्वीची पूर्वी कालीन म्हणजे अशी शनियार म्हणजे वाड्यांनस टाईप अशी आहेत. सगळे बघण्यासाठी हुं. आणि मंदिर आता म्हणजे मन. मंदिरमध्ये भरपूर हे झालेत ना सुधारणा वगैरे.
आणखी काय असं. काही असं आणखी काय बघण्यासारखं नाही आहे का
म्हणजे बघण्यासारखं म्हणजे अस अ म्हणजे प्राणी संग्रहालय वगरे बघू शकताय तुम्ही इकंड
हा प्राणी आहेत तिथं मग
प्राणी वाघ, सिंह, हत्ती परत लांडगे वगैरे. गिरा असतात. हो त्याच्यातच आहेत सगळे पूर्ण प्राणी म्हणजे असं पूर्ण प्राणी संग्रहालय सारखं मोठ्याच्या मोठ्या आहे. हो
हा हा हा हा तुम्ही बघून आलासनार
हो बघून आलं भरपूर म्हणजे असं भरपूर म्हणजे तो. अ म्हणजे किती म्हणजे भरपूर तो म्हणजे आवार जास्त मोठा आहे म्हणजे आपण ून आपले पाय दुखतात असं होते एवढं म्हणजे एव म्हणजे. जंगल असल्यासारखंच पूरण हाय म्हणजे त्यांनी तयार बनवलंच ते असं जंगल टाईप
अच्छा प्राण्यांसाठी म्हणजे प्रत्येक प्राणी असा खुला फिरत तो की पिंजऱ्यामध्ये असतोय
म्हणजे खुलाच फिरतो म्हणजे असं म्हणजे भरपूर जागा असते त्यांना आणि मग फक्त म्हणजे अशी जा वगैरे मारलेले असते म्हणजे त्यांनी बाहेर उडी वगैरे घालू नये म्हणून हा हा म्ह जे पर्यटन स्थळ झाल्यामुळे ते जास्त लोक क येतात ना गर्दी करतात
गर्दी भरपूर होत असेल मग त्यांना बघा
हो भरपूर म्हणजे असते दररोज म्हणजे भरपूर असते कधी पण जा तुम्ही गर्दीणार तुम्हाला लांबून लांबून सगळे बघायलात हो तिकीट आहे ना पन्नास रुपये तिकीट आहे म्हणजे प्रत्येकाला
हा आणखी कोणते कोणते प्राणीयेत ससा वगैरे आहे
अ सस्या आहेत अस्वल
अस्वल सुद्धा आहे
हो सगळ्यात प्राणी तिथे म्हणजे साप वगैरे म्हणा
अ साप पण आहेत अरे! बापरे! मं नक्की यायलाच पाहिजे बघायला म ते
या या भरपूर छान आहेत म्हणजे असं बघून तुम्हीच थकाल म्हणजे असं पूर्ण बघता बघता आपलेच पाय द
हम हम् हम् हम् हम असं वाटते रिअली आपण जंगलातच आलोय की काय असं वाटत असेल नाही
म्हणजे आता वाघ सि आपण क बघत नाही ना ते आपण बघितलं की ते डरकाळे वगैरे फोडतात नाही एवढी भीती वाटते
होय की आणि रिअलमध्ये बघायचं म्हंटल्यानंतर हेच ना
होय होय
लहान मुलं तर किती खुश होसात होत असतील नाही बघायला गेल्यानंतर
होय तेच त्यांनाच बघण्यासाठी म्हणजे ताणी वगैरे
हा हा आणखी काय काय असते.
अजून भरपूर म्हणजे कपड्यांचे वगैरे आमच्या इथात ता अमं म्हणजे कपड्यांचं तिथं मिल असल्यासारखं आहे म्हणजे आर्ध्या कपडे भेटतात साड्या वगैरे
हा हा.
तसं भेटत म कपड्यांचे सेल वगैरे लागतं.
हम् हम् हम्म हम् पण की असं मंदिर वगैरे. कसं मोठं कोणतं.
मोठ म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर आहे इथं.
ह.
ते भरपूर मोठा आहे आणि म्हणजे खूप स सारी मंदिर आहे तिथं असं बघण्यासारखी.
तुम्ही जात असाल ना बघायला मग.
हो आम्ही बघून आलोय म्हणजे सारखं सारखं होत नाही पण जातो कधी कधी.
हम् हम कधीतरी महिन्यातून एकदा गेलं की तेवढा चेंज येतोय नाही.
होय होय.
गार्डन मोठे असतील मग तुमच्या इथले.
हो गार्डन इथं म्हणजे आमच्या जवळ एकाय ना ते पण भरपूर मोठं आहे. म्हणजे गर्दी असते भरपूर आठ पर्यंत चालू असतं संध्याकाळी चार ला उघडत.
हां हां हां छान असेल ना तिकडं बघण्यासारखं.
हो म्हणजे भरपूर म्हणजे तिथं सगळे म्हणजे चौक आहे, ना तिथं एक म्हणजे पूर्ण आपल्याला कुठं पण जायचं असेल तर तिथं त्या चौकात याय लागते.
होय का ह् ह् ह् आणखी मग? आणखी काय बघण्यासारखं तिकड आता डोंगर वगैरे असं काय असं काय नाही आहे का?
म्हणजे इकडं डोंगर वगैरे नाहीत म्हणजे थोड जरा लांब गेलं तर भेटतच म्हणजे डोंगर वगैरे आपण म्हणजे फिरायला वगैर गेलो ना दुसरीकडे
हम्म हम्म.
हां तिकडे जंगल टाईप असं डोंगर वगैरे.
ह ह सातारला तुम्ही कधी येऊन गेलाय की नाही?
अ नाही हो तिकडं आम्ही कधी नाही गेलो सात जायचं आहे एक
सातार मध्ये पण खूप काही बघण्यासारखे पॉइंट आहेत, अजिंक्य तारा आहे. सज्जनगड आहे. महाबळेश्वर सुद्धा तिथून जवळच आहे.
हो आम्हाला यायचंय तिकड पण आता कधी होते बघूया.
आणि कसं यायचं माहितीय काय पावसाळ्यामध्ये यायचं. कारण पावसाळ्या तिथ कास पटार म्हण आहे तिथ एवढी छान छान प्रत्येक कलर ची फुल आहेत. प्रत्येक कलरची फुलं खूप लांबून लोक ते बघण्यासाठी येतात.
आता पावसाळ्यात असतात कि ते म्हणजे वर्षभर असत.
वर्षभर नसतात. ते फक्त पावसाळ्यात असतात.
हां हां हां.
सुंदर असताना खूप लांबून लांबून लोक भाह्यारच्या देशातून सुद्धा येतात.
हां हां ते बघितले मोबाईल मध्ये म्हणजे फोटो वगैरे त्या फुलांचे ते.
हम्म हम् हम्.
हां छान!
केले की येते की सातारा कास पटाराबद्दल माहिती. आणि अजिंक्य दरावर जर तुम्ही गेला ना रात्रीच तिथून पूर्ण सातारा तुम्हाला दिसतं. बघता येतो खूप छान तथं दृश्य दिसतं.
हा म्हणजे ते म्हणजे असं पूर्ण ह्याच्यावर आहे का डोंगरा सार का?
हा सातारा म्हणजे कसं डोंगरातच वसलेलं गाव आहे ना सिटी म्हणजे शहर.
हां हा!
अजिंक्य तारा डोंगर म्हणून आहे तिथं तुम्ही तिथे गेला की नाही तिथून सातारा जर बघितलं तर पूर्ण सातारा दिसतो. आणि आता भरपूर डेव्हलप झालंय.
हां जायला पाहिजे आम्ही अजून कधी गेलो नाही तिकडच्या भागात.
हो. हो. या की नक की सज्जनगड पण आहे, महाबळेश्वर तिथून जवळय. सुंदर आहे नटराज मंदिर वगैरेये. रयत शिक्षण संस्था ऐकून माहित असेल की, तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांची हम्म ते पण हम्म ते पण तिथलच आहे. हा तिथचं आहे.
भरपूर म्हणजे फिरण्यासारखं आहे तिकडे.
होय होय एकाच ठिकाणी तिथे भरपूर शाळा आहेत, कॉलेजेस आहेत अ लहान मुलांची शाळा बालवाडी. अ तिथून भीमाबाई आंबेडकर मुलींची शाळा, सायाजीराव मुलांची शाळा नाहीतर सायाजीराव महाविद्यालय परत लॉ कॉलेज आहे डीएड कॉलेज हाय मुलांचं वेगळं, मुलींचं वेगळं. हॉस्टेल आहेत, हो हो एकाच ठिकाणी रयत शिक्षण संस्थच आहे ते सगळं अ कर्मवीर भाऊराव पाटलांची समाधी पणं तिथंचये. त्यांच्या वस्तू वगैरे सगळ्या अशा जपून ठेवलेल्या आहेत. त्या संग्रहालयात सुंदर ये ते पण बघण्या सारखं तिथ अ खूप असं बघायला येतात लोकं, ट्रिप वगैरे येतात मुलांची.
हा हा म्हणजे तेच ना भरपूर म्हणजे, असं बघण्यासारखं हाय वाटते तुमच्या इथ.
खूप छान आहे आणि असं समोर डोंगर हाय आणि
हा.
डोंगरातच शाळा असल्यासारखी ये ती. कॉलेजेस वगैरे शाळां असं खूप छान अस गरम नाइ वातावरण आहे, मस्त वाटतं तीथं पणं. माझं शिक्षण पणं तिथंच हा वाट त माझं शिक्षण पणं तिथंच झालेलंय ना. हा त्यांच्यामुळे मला माहिती आहे. हो हो खूप छान आहे. आणि पहिल्यांदा कर्मवीर भाऊरावांनी अ बोर्डिंग स्थापन केलं ना ते तीथच अ म्हणजे त्याचं उद्घाघाटन करायला महात्मा गांधी आलेले
हा हा म्हणजे साताऱ्यामध्ये.
हा साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊ भाऊराव पाटलांने भरपूर काही काहीक
भरपूर म तुम्हाला चांगलं म्हणजे अ म्हणजे तुमच्या तिथं चांगलं शिक्षण झाले की तुमच्या ईथे.
होय होय आणि भरपूर एकाच ठिकाणी म्हणजे अ मुलाला बालवाडीत तिथं घातला ना तो मुलगा तिथून अ उ किल हून नाहीतर म्हणजे काहीतरी शिक्षक वगैरे होउनच बाहेर पडतोय.
हा हा बरंये म्हणजे एकाच ठिकाणीं येऊन आपणं करिअर आपलं होऊ शकते ति तस एका ठीक
होय तिथून बाहेर जायलाच लागत नाही मुलींची शाळा वेग ळी मुलां मुलामुलींची वेगळी कॉलेज लॉ कॉलेजये डीएड कॉलेजये आहे.
भरपूर म्हणजे कॉलेज म्हणजे शिकण्यासाठी सगळे संस्था हायेत शिक्षण संस
हो हो, साताऱ्यामध्ये शिक्षण पण छानय अगदी.
हा हा.
आणखी तुमच्या इकडं काय काय? शिक्षणाची सोय वगैरे आहेना व्यवस्थित.
हा म्हणजे कॉलेज वगैरे आहेत आमच्या इकडं. म्हणजे ब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणा भारतीय विद्यापीठ व स कस पुण्यामध्ये आत पडत आम्ही थोडं आउट साइड ला राहतोय ना
हा हा पुण्याच्या बाहेर राहता का तुम्ही
हो
पुणे सिटी पुणे म पण सारसबाग वगैरे तुळशीबाग ते पण अस असं खूप छान आहे ना बघण्यासारखं
हो ते तुळशीबाग म आपण अ कपडे वगैरे सगळे भरपूर पुरीयत किड तुळशीबागे मध्ये हो जातोय कधीतरी म्हणजे स ट्रॅफिक वगैरे लागतं भरपूर गर्दी असते तिकडे पण
भेटतात ना सग्या वस्तू
हो हो मग ते जास्त काही होत नाही वर्षातून दोन तीन वेळाच हो आमचं कधीतरी दान
हा हा हा हा आणखी गणपती
हो तिकडच आहे म्हणजे तुळशीबाग अ शनिरवाडा आणि मग ते दगडू शिकते आणि एकाच म्हणजे एकाच हे्याला पडते ते
एकाच रुटल्या पडत